हा झालं का मॅडम जेवण?
हॅलो.
हो आवाज येतोय मला तुम्हाला येतोय का?
हा आता आला आवाज मला.
अच्छा, ते कनेक्ट व्हायला वेळ लागतो ना.
हो हो मगाशी पण तुमचा आवाज आला नाही सरळ मला.
हां हां हां काही नाही बघा, शाळेत बसली आता. पिरेड आहे मुल पण नाही आहेत, मग निवांत म्हणून म्हटलं फोन करून बघू.
मला वाटलं काय आज तुम्हाला सुट्टी आहे वाटल.
नाही आज नाही मॅडम उद्या उद्या एकादशी आहे आषाढी.
हा एकादशी आहे, त्यामुळे सुट्टी असणार मग- स्कूल मध्ये काय ते ऍक्टिव्हिटी वगैरे काय काढले की नाही?
झाली ना मधे काढली कधीचीचं. हां हो काढली. हो हो पाऊस वगैरे पडतोय का तिकडे तुमच्याकडे?
पाऊस काल थोडा होता म्हणजे मी कालच आले कॉलेजला इकड. मग काल थोडं वातावरण होतं. मग आज काय नाही आज जरा ऊन पाऊस सुरूच आहे दोन्ही पण. असं झालंय तुमच्या इकडे पाऊस टेन काय?
पाऊस कंटिन्युअस आहे, ऊन बिन काही नसते आमच्याकडे.
पाऊस कंटिन्यू आहे सुरू.
हो कंटिन्यू बारीक बारीक चालू राहतो, थोडा थांबतो मग परत चालू राहतो. पण असं सूर्य पूर्ण निघतचं नाही प्रकाशचं नसते. हां हां
काल पण होता थोडाफार म्हणजे आज नाहीचं आहे पाऊस. आज थोडं ऊन आहे, पाऊस ऊन थोडा पाऊस. हो म्हणजे ह्याच्या आधी दोन वर्ष होत. अ कोरोनामधे इथं आहे ते पंचगंगा आहे. हो कोल्हापूरमध्ये आहे, मग त्या नदीला पण- पूर येतो कधी जास्त पाऊस झाल्यानंतर म्हणजे आता मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी जास्त पाऊस झालेला खूप हम्म, मग त्यामुळे पूर आलेला भरपूर म्हणजे त्यात जी पाण्याखाली गावं जातात मग तेंचा प्रॉब्लेम होतो ना सगळा
हो.. मग ती मेन कोल्हापूर मधलीच गाव आहेत का, जी पाण्याखाली जातात की नाही अशी अजून
हं पंचगंगा नदी हे कोल्हापूरला कोल्हापूर मध्येच आहे मेन म्हणजे त्या वेळात आपण हायवे लागतो ना त्या साईडला आपल्याला लागते ती नदी म्हणजे कोल्हापूरच्या जवळ आहे ती नदी पंचगंगा
पूर इतका येतो की, मंदिर वगैरे तिथपर्यंत पण पाणी जातं का म्हणजे
हा.. मंदिर म्हणजे पंचगंगेच्या इथे एक मंदिर आहे वाटतं म्हणजे एवढं काय बघितलं नाही कधीतरी हायवेन जातानाच तेवढं म्हणजे लांबूनच बघितलं म्हणजे तिथं आता लोकं कसे मासेमारी करायला तेन भर पूर जातात ना तिथ पंचगंगेवरती हा आता मा पंचगंगेमध्ये महाआरती पण झालेली मोठी
हो हो पंचगंगा म्हणजे कोणकोणत्या नद्या एकत्र आहेत तिथं पाच नद्या एकत्र आहेत ना
हा ते एवढं म्हणजे असं काय माहित नाही सोडा त्यातला हा कृष्णा आणि इकड कोण- आणि इकडे भोगावतीचे एक असणार बरं मग जे एवढं मला काय माहित नाही की कोणत्या नद्या म्हणजे एकत्र येतात तिथे काय असं
अच्छा एक कृष्णा, पूर्णा आहे कृष्णाच्या दोन उपनद्या आहेत त्या आणि तीन वेगळ्या नद्या आहेत जरा
कृष्णा नदी म्हणजे आपली इकडं कुणीकडून कराड वरून येते काय
हा हा बरोबर सांगली साईडन जाते ना ती
हा चांगली साईडला बरोबर म्हणजे आणि हे हितन म्हणजे मोठी ते ही सोडा पंचगंगा नदी
हो हो नाही पाच नद्यानं च्या एकत्र नदी मिळून बनलेली आहे मॅडम ती म्हणून तिला इतका पूर वगैरे पण येत असते.
हो हो भरपूर म्हणजे कसं आहे. तर ते सगळ्याचं पाणी आल्यानंतर पण तेवढं ते जाणार तरी कुठं हा आता आमच्या गावामध्ये
सिटी मधूनच जाते वाटत मग ती सिटीमधून जात ते म्हणून मग आजबाजूच्या सगळ्या गावांना असा पूर येत असते हाय ना
हा आता आमच्या गावामध्ये पण नद्या आहेत त्या वेळी तिचा पूल छोटा होता त्यावेळी पाणी सगळं बाहेर यायचं म्हणजे असं शेतामध्ये म्हणजे जे नदीकाठची शेते त्यांची शेत सगळी म्हणजे ख म्हणजे बाधच होऊन जायची ना एकदा पाणी शिरलं की, ती शेत बाधच होऊन जायची म्हणजे आता सोयाबी बीन, भुईमूग ह्या पिकाला जास्त पण पाऊस लागत नाही म्हणजे थोड्या प्रमाणात झाला तरी पण चालतो. आता लोकं काय करतात नदी हा नदी काठी आहे त्यामुळे भुईमूग आणि शेंगाच लावतात. जेणेकरून बाबा नाही पाऊस पडला तरी थोड म्हणजे आपल्याला लाग तर मोटर सुरू करून पण पाणी द्यायला येत ह आता जर जास्तच पाऊस झाला तर सगळं पाण्याखाली जाते ना
बरोबर आहे
तलावामध्ये पण तसंच व्हायचं म्हणजे वेग एका म्हणजे आमच्या गावातल्या एका माणसाची शेती होती त्यांनी सगळं भाजीपाला तेन लावायची शेतामध्ये खूप मोठ ठ्या प्रमाणात. मग ते मोठ्या प्रमाणात जर पाऊस आला. तर मागच्या दोन वर्षामध्ये पाऊस आला तर पूर यायचा पूर्ण म्हणजे गावात काही यायचं नाही. पाणी त्यामुळे गावा आमचं उंचावर असल्यामुळं मग ती जी नदीकाडची शेत आहे. ते सगळी पाण्याखाली जायचे.
बापरे शेत पण मग त्याच्यातलं सगळे पिकं मोरून जात. असतील नाहो?
खाराबच होऊन जायचे. ना सगळे म्हणजे त्यांच्या काय उपयोग ह्याच्या नाही मग शेतकरी परत आणि म्हणजे अडचणीतच यायचं. की बाबा हा मी एवढं केलं. तरी पण म्हणजे असं! झालं जेवढी सगळी मेहनत केलेली पूर्ण वायाच जायची ना
त्याच हां तेच ना!
थोड्या वेळानंतर आमच्या इथले आमदार त्यांनी निधी मंजूर करून देवून. मग मोठा पूल बांधला आता गावामध्ये
अच्छा!
हा मग आता काय पाणी बिणी गावात येनार म्हणजे शेतकऱ्यांना कुठला त्रास होणं. असं वगैरे काय तर नाही.
हम् हम् हम्
आता हे ठीक सगळं आमच्या गाव उंचावर असल्यामुळे आमच्या गावामध्ये काही पाणी येत नाही. कुठूनच पाणी येत नाही. किती जरी पाऊस पडला. तरी पण
ह् हम् मंत्री वगैरे तेवढे सपोर्टिव्ह आहेत. वाटतं! तिकडे हे ना
हा म्हणजे आमचे आमदार ते नाही. ते आहेत भरपूर निधी ते मंजूर करून दिले रस्ते छान बधलेत. गावात सगळी कडे त्याच्यानंतर जागेजागी ते सोलर मोठे लायटीचे डाॅम उभा केलेत.
हा ते सोलर वगैरे पण जोराने चालू आहे. आता म्हणजे निधी वगैरे त्याला लगेच मंजूर होतो. आणि भरपूर लोक करतायत.
रस्ते छान झाले. त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या गटारी झालेत. आर सी सी म्हणजे बऱ्यापैकी छान प्रगती झाली. म्हणजे गावामध्ये असं! म्हणजे आता आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी सगळं उपलब्ध होतय. म्हणजे बजार आहे. छोट्या असं!
हां आणि कोणत गव्हर्नमेंट आहे. म्हणजे असं बी जे पी आहे. की राष्ट्रवादी आहे.
बी जे पीच आहे म्हणजे ते शिवसेनाच होती. म्हणजे काहीतरी त्यांनी अस! एकत्र येऊन काहीतरी केले. ना ते हा मग ते बी जे पी मध्येच येतं. सगळं हम्म हम् एकत्र करून झालंय. त्यामुळे सगळं झालंय. छान प्रकार म्हणजे आता पावसाचा एवढा काही धोका नाही आहे. कि बाबा पाणी म्हणजे आमच्या इथं एका साईड ला ऊस पिकत नव्हता. हा नदी मुळेच नाहीत नाही. ते कुठूनच आता एक आमच्या इथे बंधारा झालाय. मोठा म्हणजे डॅम बारव्यामध्ये बारावे म्हणून एक गाव आहे. मोठे तिंथ डॅम झालाय. मोठा म्हणजे जेणे करून तिथल्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता. भासून नये.
हम्म हम्म शेतीला वगैरे कारण आता पाऊस गेल्यानंतर तुमची शेती पण कोरडी कोरडी पडते. ना तिकडे
ते विहीर आहे. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम येत. नाही. म्हणजे पाण्याच्या ते बाकीच्याना हो आता काय करत. त्यात आता म्हणजे आमची मोटर आहे. सत्ताची ते आम्ही एक धरणामध्ये एक टाकतो. म्हणजे डॅम मोठ्या आणि एक आम्हाच्या विहीरी स्वतःच्या मग काय करतो. आता पाऊस लागल्यामुळे मग, त्या मोटरीे काढून ठेवायलाच लागतात कारण का जेणेकरुणध वाहून गेलं तर पाण्यातून. मोठा पाऊस आला तरी जाऊ शकतात ना पाण्यातून. हा मं आता पूर्ण पावसाळा होपर्यंत काढून ठेवतोय आम्ही त्याच्यानंतर ज्या वेळेला पाऊस सगळा संपेल पूर्ण, त्याच्यानंतर परत त्या मोटरी जाऊन जोडायच्या तिथं पाण्यामध्ये. आणि थोडा हा म्हणजे ज्या हो मं ज्या शेतकऱ्यांना पाणी पाहिजे म्हणजे ते चौथाई टाईप असतंय ते, मग त्या शेतक पाणी द्यायचं, म्हणजे संध्याकाळचं सकाळचं असं. म्हणजे त्यांच्या उत्साना पाणी त्यांना प्रोव्हाइड करायचं सगळ्यांना. मग तेने आपल्याला त्या बदल्यात, समजा तेने आता उसामध्ये मसूर लावल्या, कांदे लावल्यात त्याच्यानंतर लसूण लावतात भरपूर जण, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मं ते आम्हाला पण देतात. तेव्हा आम्ही त्यांना पाणी दिलंय, त्याच्यानंतर त्याच्या
म्हणजे हे पाणी ज्याला गरजये, ते त्यालाच सोडलं जातं डॅम मधून ये ना?
हां म्हणजे आपण मोटरी टाकायच्या सोताच्या, म्हणजे त्याचं लाईट बिल पण आपल्याला येतं ना भरपूर. आता हि हां आता एवढी मोठी मोटर असते भरपूर जा म्हणजे पाईपलाईन कराले लागते पूर्ण. हा असा आपल्याले जमिनीमधून मोठी पाईपलाईन करून प्रत्येक शेतामध्ये ते पाणी प्रोव्हाइड करायला
ओ मं ते शेतातलं लाईट बिल असं फ्री नसतं का तुम्हाला?
नाही नाही, शेतातलं लाईट बिल तर खूप येत अस पंधरा हजार वीस हजार भरपूर येतं लाईटबील. बीला आता आमची स्वतःच्याच घरातलं आहे त्यामुळे आम्ही बघतोय ना?
हा
त्याचं लाईट बिल त्यांनी भरपूर येतय की जेणेकरून बाबा हा. त्यांच्याकडून पण तसच मिळायला लागले की, आपल्याला काय एवढं वाटत नाही. होऊन जातंय उसाला ते सगळं. आता ऊसाला तेन पाणी म्हणजे आता दिवाळीनंतर ऊस करतात सगळे लोक.
हम्म हम्म हम
आता दिवाळीनंतर तरी पाऊस नसतोय, आता सगळं चक्र बदललंय कधी पण पाऊस पडतोय असं. पण ह्येच्या आधी तरी असं होतं की, बाबा दिवाळीनंतर पाऊस अमजिबात नसायचा.
अच्छा
हा मं त्या वेळेला सगळ्या शेतकऱ्यांना पाणी द्यायलाच लागायचं उसाला. उसाला पण काय एवढ्या प्रमाणात पाणी लागत नाही, पण एक तीन चार वेळा तरी प्रोव्हाइड करायलाच लागतं पाणी.
हो कंटिन्युअस सुरुवातीला लागततं ना वाटतं, ते जोपर्यंत होत नाही प्रॉपर हा तयार.
हा कारण ते पाणी ऊसामध्ये पाणीच असतो ओ, त्याच्यामुळे त्या पाणी द्यावंच लागेल ना वर.
हा नाही जास्त प्रमाणात जर पाणी झालं उसाला, तर ऊस सुद्धा खराब होऊ शकतो. आता मध्ये पाऊस पडायला नव्हता, पहिल्यांदा टोकनने केलेले त्यावेळेला मे मध्ये. मं त्यावेळेला माणसांचं पूर्ण असं अं पाखराने ते दाणं म्हणजे बिय बियाणं सगळी बाहेर काढलीत. मं थोडाफार मध्ये पाऊस लागून गेला, तो जास्तच प्रमाणात लागला आमच्याईकडं. मग त्यावेळी काय केलं त्यांनी? तर ते म्हणजे बियाण होतीत, परत जास्त प्रमाणात पाऊस आगल्यानंतर पण आपल्या भाताला समजा उसाला तर त्याच पाण्याचा पण जास्त पाण्यात झालं तर ते भात कुजू शकतय म ते लोक काय करायचे कुजून जातात हा जास्त प्रमाणात पाणी झालं तरी पण मग लोक काय करायचेत कि नाले बांधायचे मोठे मोठे अस म्हणजे शेतातून की जेणेकरून बाबा जास्त पाणी झाल तर तिथन तिथून जाऊ शकतय हा उगळून जाईल सगळ बाहेर मग आणि त्याच्यानंतर जास्त जर ऊन पडल चार पाच दिवस तर आपल्या शेताला घात येते असं म्हणतात म्हणजे त्याच्यात ते रान उगवायला नको त्यामुळे ते कोळपावडतात तुमच्याकडे पण असंच असत
हो हो हो हो हो ते गवत असत ते पेरणी ते करायला लागत नांगर नाही नांगर लागत हा
कोळपा वडतात त्याच्यानंतर म ते को पावडल्यानंतर परत म्हणजे त्याला असं म्हणजे हे होतंय भात येण्यासाठी वाव मिळतो
काही शेत निंदायचं नाही का म्हणजे ते गवत वगैरे साफ करायचं
आमच्याकडे कोळपा आज कोळपा वडने असं म्हणतात हा मग त्याच्यानंतर परत थोडा पाऊस झाल्यानंतर परत आणि कोळपावडतात म तरनाश म्हणजे आपल्यात राण तेन उगऊ नये म्हणून पण हे करत